हॅलो, बोल की
काय, काय मग?
काय नाही, ते एवढे टास्क कमप्लीट केला असतं आ हॅलो
हॅलो जेवण झालं का म्हंटलो?
जेवण झाले की, आवाज अडकलाय एकदमच
अरे ते नेट माझं बंद झालं कसं काय नेट बंद वालंय मला काय कळणा?
नेट बंद झाल्यावर कट होतोय लक्षात ठेव.
तेच की, आता ते कसं काय कराव, नेट बंदव्हाले मला कळना बघ ते आपण पावणे सात वाजता बोलायचो बघ
हा
मी म्हंटलो, एक फोन आलाय, तू म्हटलास फोन उचल, चालतोय त्यावर ते एक, त्या पोरगीचा फोन होता रे, त्या ग्रुप मधला मला वाटलं, मॅडम फोन केला काय, विचारासाठी तुझं टास्क, पूर्ण का होईना? मी म्हटलो, अ मी मला तेच वाटलं, मॅडम फोन केला मी म्हटलो टास्क पूर्ण करायच. म्हटलं, मॅडम ते ध्यान होत, असं म्हटलं, काय म्हटली मला पण टास्क पूर्ण करायच, असं म्हटली म मला हे झालं कोण फोन केला काय कर ना मला मग मी सांग ल असं असं करा होईल पूर्ण मग मला म्हटली फ्री झाल्यावर कॉल करा मला मग आपण टास्क पूर्ण करूया हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
कुठ बाहेर आहेच काय बाहेर आहेच काय?
घरा घराचे बाहेर थांबलोय.
हम् का
काय काय म्हणलंस मग कॉल केलतास परत.
कॉल कराय नाही बाबा एकदा कॉल केल तर तेव्हा ते बोललो तेशी. मी म्हंटलो माझं हा.
बारा मिनट बोलला.
बारा मिनिट नाही आर तस कॉल केल नाही रे. तस काही कॉल कराय नाही मी.
मग ती कर म्हतल्या नव करणा
नाही राहू द्या मला काय नको नाही नाही.
अरे कुठं आहेस का बोल ना आता पुण
तुला तुला असा कोण फोन केला नाही काय? ते ग्रुप मध्ये एक मेसेज बघितलाच काय मेसेज आल तर माझ्याशी कोण बोलणार आहे का अस म मराठीमध्ये.
करणार तुम्ही मोठी माणसं आम्ही गरीब माणसं तुमही ज
रेिकॉर्डिंग पण आहे त्याच. रिकॉर्डिंग ठेवल रिकॉर्डिंग ठेवलं मी तीच.
व रेक कस आहे अन्डोन नंबरच रेकॉर्डिंग होतय रे हा. ते ज हा ते जर एक रेकॉर्डिंग पण ठेवलय मी ए बस ते आता आपण ते टास्क पूर्ण करायलोय बघ ते ट्रानस्क्रिप्शन च
हा.
मी काय केलोय त्यात माहितीय काय नुसता, सबमिट सबमिट करत गेलोय बाबा काय ऑडिओ ऐकायचं नाही काय नाही नुसता सबमिट सबमिट सबमिट काय एवढं एवढं टास्क हाईत रे, मग नुसतं तेच करायचं आणि काय चुकीचंच सगळं नसतय बरोबर असतय, लई काय काय व्हय कणी
होय तेच्यात बरोबर हाय सोड, बघून बघून तर आले सोड, आता माझ किती तीनशे त्र्याणव आस लागलय, म तेच म्हणल मला म्हणलास व्हईना झालय. म्हणला तासाभरात शंभर केल्यावर मी तासाबरात शंभर केला म्हणलास एवढा फास्ट केलास आणि तुझ बघतोय तर
लगेच माझ्यामुळ ए म्हंटलो बाबा बघ आपल्याला लई टाईम करायचय काय एवढं पैशाचे मला हे नाही, म्हणजे अ नुसता टास्क म्हटल्यात नाहीतर ब्लॉक करतील, नव्ह पाचशे टास्क करायला काय एवढं, नुसत सबमीट सबमीट करत जायचं एवढं काय टाईप मला भेटत नाही रे म्हणून मी करालोय असं ऐकायचं सबमिट, ऐकायचं सबमिट, ऐकायचं सबमिट नाहीतर ऐकय प कुठलं कुठ तर ऐकू पण ना, डायरेक्ट सबमिट करायलोय मी अजून तर चेकिंग मध्ये चाललंय, पाचशे चेकिंग हाय अजून
कमी झालय थोडीशी पाचशे चेकिंगच पडतय ते कंप्लीट
कधी पण पर्यंत होणार काय माहित हाय बघुया बा काय काय होतय? आता उद्या दहा वाजता सेशन ठेवलंत आता काय होणार काय माहीत? मी दहा वाजता तिकड जाणार आहे आम्ही मग इथं काय करायचं दहा वाजता? काय कळणा बाबा काय करू काय? डोकं फिरलंय आ.
कोण बोलतय मला तुम्हाला मॅसेज काय टाकलाय तुम्हाला मॅसेज?
मॅसेज टा तुला थांब इस क्की इस स्क्रीनशॉट पाठवतो तुला थांब मॅसेज काय पाठवली स्क्रीनशॉट पाठवतो तुला थांब बघ कसला मॅसेज आहे बघ. व्हॉट्सअप वर चेक कर एकदा हा मॅसेज पाठवलोय तुला हॅलो.
बघालोय एक मिनट बोलना. ते नेलोफर न काय टाकलंय बघितलास काय? हा बोलना हॅलो.
काय तर टाकू दे आपल्याला काय? तो मॅसेज पाठवलोय बघ मॅसेज पाठव. पाठवलोय बघ कसलं मॅसेज हाय ते
व्हय. नमस्कार सर उद्या सकाळी दहा वाजता व्हॅलीडेटर्स ची मीटिंग
आपलं ते ट्रान्स्क्रिप्शनच टास्क हा.
हा ट्रेनिंग सेक्शन म्हणून सांगितलय ट्रेनिंग सेक्शन आयोजित केलं आहे सर्व सदस्यांनी
उपस्थित झाली त्यांना अद्याप व्हॅलिडेशन साठी माहिती आणि अ अ
जेंच झालंय त्यांना पण करायचं आणि जेंच नाही झालंय त्यांना पण करायच सगळ्यांना करायचंय एकशे अकरा काय एकशे वीस नंबर हायत त्यात
मायर नाही यासगळ
एकशे अकरा का एकशे वीस मेंबर आहेत त्यात
अरे मी नाही याते घ माझाय का बक्की
तुझं नाही नाव नाही तुझं अरे ग्रुप मध्ये असेल तर तू पण असेल तुझ्या व्हॉट्सअपवर दाखवेल की
अरे नाव काय आहे ग्रुपचं नाव काय आहे
ग्रुपचं नाव लालशकर काय तर तूवर लिहिले की
नाहीरी आला ते वरती दिस ना ते नोटिफिकेशन तर पडलय कॉलिंग तर पडलय
तुझ्या व्हॉटसअप तुझ्या मी घेऊ का आत
नको लोकरसकर मराठी मला सांग ते या कोणकोण आहे सांग कि जरा आपल्या वर्गातलं कोणकोण आहे
मी एकट कुण्या हायभोवतेक थामथाम कुण्या अभिषेक खायच बहुतेक थांब बघू दे
बघ अभिषेक असत का म्ह पुण्या का बघ पुण्याच काय कंनी
कुणाल आहे नुसत कुणाल हाय आणि कोण नाय
कुन्हा कस कुनला मग गंबडी गेलायच की सळ
काय
कुणाल मी स कंम्प्लीट केलाय
तेच कि कुणाला आहे मग माज कुठं कंप्लीट आहे माझ्या पेक्षा जास्त तुझ कंप्लीट आहे माझ्या पेक्षा जास्त तुझ कमप्लीट आहे आणि ते ना म ते आपण ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क पूर्ण करतो माहिती आहे काय तुला?
तुला
आपण जे बोलते ते अस
आ
आपण जे बोलतोय ते
तेच की आपण ते बोलतोय तेच टास्क तेच आपल्याला येते म्हणजे दुसऱ्यांचे येते सोड आपल्याला दुसर्या आपलं दुसऱ्यांना जात असेल आणि दुसऱ्यांच आपल्याला येते बायका बोलाल त दोन काय आहे तीनशे तर तीनशे आलत मला. ह ह ह लई काय काय घालता ओ, काय काय म्हणाल त त्या
ते पोरांना सुधारायचं काय तू म्हणला दिन म्हणना, पोरांना मोबाईल द्यायचा होतो आप् पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे
माझे चालतय पहा काय तर डब्बा करायचं हे ते, हे पण करा ते पण करा सगळं करायचं असते काय करायचं काय नाही असं आणि एक लई काय काय आलता ब एक आता एक पोरगा होता आणि एक पोरगी होती काय बोलाल ट्रिपचा बोलू राहिले होते, ते म्हणजे मोठेच होते बहुतेक जास्् होते कारण सांग बोलत होते की शाळे पण म्हणजे शाळेत होताना ते सगळं आठवणी आले हे जेवत होत ते जवत होत डबा शेअर करत होतो आता कोण टीचर सांगत नाही शिक्षक सांगत नाही डबा शेअर करायला ह्याव त्याव लई काय काय बोलात होत्या बा
मी काय म्हणाला माहिती आहे काय मी जेवर आहे मी का भारी वाटतेे की काय केला बाबा ऐक की, मी काय म्हणालो माहिती का रुप्या सोन्या जे आपण आता बोलायलो क नाही.
हा.
मी काय म्हणत्यात, वायफळ बोलत होते, ते म्हणजे बिलकामाच बोलायले. पुण्या काय म्हणाला होता माहिती का मला
हम्म.
वायफळ म्हणजे बिणकामाचं
हा बिन
आपण जे आता बोलाले ते बिनकामाचं बोलाले वायफळ बोलाले अरे पुण्या काय म्हणाला होता मला की जे तुम्ही इम्पॉर्टंट काय काय बोलला हे सांगा, ते सांगा, हे घडलं
हा.
ते सांग कळलं काय. मी बोललो म्हणजे इथे भेटल महितीय काय, अ तुला दाखवलेलं बघ मी
हा हा ते डॅ डॅशबोर्ड कॉन्फरन्सरच डॅशबोर्ड
हा मग तेचं काय लिहिलंय तिने रेकॉर्डिंग आपलं सक्सेस येतय आणि तुझ बघ तुला ते म्हटले रेकॉर्डिंग सक्सेस येतो आणि त्याच्या त्याच्या बाजूला काय पडलेलं अह इफेक्टिव्ह होऊन काय तर पडलेलं बघ
लय काय काय होत मी काय बघाय नाही जास्त मी नुसत पैसे बघितलं नुसत पैसे बघितल मिनिट बघितलं तेवढंच बघितलं, त्या लय काय काय होतं आबा प्रोग्रेस रिजेक्टेड ह्याव त्याव काय काय होत.
यामध्ये जेवढ चांगलं बोललंय ना त्याचं स्पीच पण आहे म्ह ते त्याचं पॉईंट कॅल्क्युलेट करून ते देतात वाटत अस वाटायलय मला
असं आहे व्हय मग चांगलं आहे की मरदा रोहित म्हटला मला अडीशे भेटले मरदा आणि एक अभिषेकला शंभर रुपये भेटले तीस टास्क पूर्ण केल्यावर मी म्हटल मला चारशे अजून प्रोसेसिंग मध्येच आहे सोड चारशे पचपन्न रुपये असं काय तर आहे होऊ दे येऊ दे लवकर अकाउंट मध्ये मग जरा राहत म जरा मन खुश होऊ ते जरा मर्दा पैसे येई ना काय करू मी एवढ नाय आ दोन तीन दिवस झालं की नाय मी पण मेसेज टाकणार मॅडम पैसे आले नाहीत आतापर्यंत काय करणार तुम्ही देताय काय?
काय होणार अरे त्यांना काही तर भेटत असेल तर म्हणून ते आपल्याला एवढं कराय ला असं म्हणालेत नवं
व्हय. त्यांना काय तरी भेट अरे त्यांना वरती शंभर मिळत असतील आणि आपल्याला खाली पन्नास देत असतील चाळीस देत असतील
तेच का आता बघकी केवढं मेंबर आहेत एकशे शंभरपेक्षा जास्त मेंबर आहेत यात आपलं वर्गातली जास्त नाही आहे तर नाही पोरी पोरी तर नाहीच बहुतेक आपल्या वर्गातली आहे का नाही नाहीये. आपणच पोरच आहोत दोन तीन जण चार पाच
अरे तुला काय म्हणालो प्रत्येकाचे शंभर धरले असत प्रत्येक चे शंभर धरलेस तर
तरी पण अरे शंभर जणांचे हजार असायच ते
एक लाख एक लाख